हॅलो एक कॉल गेला वाया. ते एक एक कॉल वाया गेला आताचा. कारण ते एका ह्याच्या आधीचा जो नंबर होता ना तर त्याला मी हे केलं सुरू ठेवा केलं तर तो शून्य झालं ते रेडिंग. आणि तो सोळावा कॉल धरला गेला. म्हणजे त कॉल धरला गेला तर तो काय आता जाऊ द्या.
माझे पण असे चार कॉल गेली. मी पण एका लेडीजला मेसेज केला त्यांना मी म्हण की मी कॉल करते मग तुम्ही मला कॉल करा. तीने लिटरली माझा फोनच नाही उचलला.
हा तेच तर ना हे लोक फोन नाही उचलत. करा करा म्हणतात आणि फोन नाही उचत मग त्यामुळे कंटाळा यतो आपलं पण नुकसान होत ना.
हो आणि म्हणजे आप आपण पण करणार आहे ना असं काही नाही का करणार नाहीय. चला बाबा समोरच्याने एकदा गेलं आपण पण त्यांना चान्स देणार आहे की ब तुम्ही आम कर मी तुम्हाला करते म्हणजे मॅच होऊन जात ना त्यांच काम झा- झालं असं असतं.
तेच झालंय बऱ्याच जणांमध्ये असं झालय आता.
ह
ह काय आता जाऊ द्याता काय आपल्याला आ आपण पहिले होत नवीन आत त्याच्यामुळे, आपल्याला पहिला डाव देवाला दिला.
हो माझे पण आतापर्यंत चार गेले असतील फेल्ड
हम् मग काय चालायचंच तर म्हणजे माझ लहानपण असं चाळीत गेलं ना मैदान होतं आमच्याकडे मोठ. तर त्या मैदानात आहे ना असे, बरेचसे म्हणजे बाहेरचे खेळाडू यायचे खेळायला किंवा आमच्या- कडे मॅचेस कबड्डी आणि खो खो व्हायच्या त्या ह्याच्यामध्ये सगळी मोठी माणसं असायची. खेळायला पण मग त्यांच्या बरोबर राहून खेळून तिथे खेळायची आवड खूप लागली. आणि मग ते काय बाहेर वाहिल्यामुळ सगळं, बुद्धी पण हे झाली. जरा दहा खेळत खेळकर झाली आणि सगळं म्हणजे, एकंदर वातावरणच शरीर शारीरिक मानसिक वातावरण सगळं खेळकर झालं. त्याच्यामध्ये काही म असं कुठल्या गोष्टीच अस हे नाहो होत डोक्याला टेन्शन येत ना आलं टेन्शन तर मग मग, मग आपल्यासारखं वाईट नसतं मग असं होतं म्हणजे टेन्शन घेत नाही शक्यतो. आणि ह्या अशा स्वभावामुळे काय म्हणजे हे स्वभावाला हे लोक, जबाबदार होते किंवा खेळाडू, खेळाडूंना कसं हारजीत मा मान्य करावीच लागते.
हो
जे काय असेल ते पण खिलाड- घ्याव लागत झाल आता आपण हारलो म्हणून तो जिंकला तो ह- तो हारला म्हणून आपण जिंकलो. म कोणी काहीतरी प्रत्येक गोष्टीला हे कारण हे असत. विनाकारण कुठलीच गोष्ट घडत नसते. मग हे जेव्हा आपण समजून घेतो मग, आपल्याला कळत किंवा आपण आपल्या काय करायचं कसं करायचं. हे मग आपल्याला जाणवत की बाबा आपलं हे त चुकतोय बरं का. म्हणजे सुरुवातीला हे मी असं नाही की सुरुवातीपासूनच मी एवढा मोठा विचार करते असं नाही. मी जनरली, तापड स्वभावाची पण ते असं हे होत थोडासा विचार करायच्या, सवय लागली की बाबा नाही ह्या एकाच, ेच आहे ना चार बाजूनी पाच बाजून विचार करायचा.
हो माझ्यासोबत आहे ना मी जिथे जॉबला जाते ना तिथे तुमच्याच वयाच्या लेडीज माझ्यासोबत. तर त्या मला नेहमीच नाही का त्या त्यांच्या अनुभवावरन नेहमी सांगत असं, असं नाही तसं तसं नाही असं तुम्ही चार बाजूने विचार करा मी ही गोष्ट केल्यानंतर, काय होणार आहे, जी गोष्ट गेल्यानंतर काय होणार आहे, नाण्याच्या दोन्ही बाजू पर खायच्या एक चांगली वाईटातली वाईट ही विचार करायचा चांगल्यातला चांगलाही विचार करायचा. त्याच्यानंतर निष्कर्ष काढायचे मग तुम्हाला काय करायचय ‌? म्हणजे त्याही मला खूप छान समजून सांगतात अस नाही?
हेच तर आपल्याला शिकायच ना आयुष्यामध्ये काय करायच आपल्याला हे तर शिकायचय. आपल्याला कुठे अस वेगळ काही अजून टेक्नॉलॉजी वापरायची आपल्याला काही आपल हे करायच नाही रॉकेट नाही हे रॉकेट युज नाही करायच कुठे पण एक होत की आणि एक करायच आता तुम्ही नोकरी करताय पण काम करताना अस विचार करा म्हणजे मी काय तूम्हाला ओव्हर डोस देत नाहीये.
नाही नाही बोला ना बोला मग जो काही असेल तो माझ्या चांगल्यासाठी असेल.
तुम्ही आत्ता जी नोकरी करताय ना तर त्या नोकरीमध्ये ना असा विचार करा की उद्या मी त्या मालकाच्या जागी असणार आहे.
हम्म हम्म
मग कुठल्याही परिस्थितीत असो म्हणजे कुठल्याही प्रकारच काम असो, व्यवसाय असो, जॉब असो. कुठलही काही असू दे पण मी मालक उद्या जर बनले तर मला कस पाहिजे काम? मी ज्या वेळेला एखादी ऑर्डर घेणार आहे माझ्या कामगाराकडन मला ती ऑ तर ती मी कशी करुन घ्यायची?
हम्म हम्म
काही ठिकाणी आपल्याला गोड म्हणा बोलाव लागत की बाबा रे. जे समोरचा सुद्धा एक माणूसच असतो.
हम्म हम्म
त्याच्याकडन ही चुका होतात. पण मग आपण ती परिस्थिती म्हणजे नक नोकरी आयुष्यात नोकरी केलीच पाहिजे. एकदा तरी का होईना एक दोन चार वर्ष उमेदीची चार वर्ष असतात ना पाच वर्ष असतात म्हणजे साधारण आपण बावीसाव्या वर्षी ग्रज्युएट होतो. बावीस ते पंचवीस सव्वीस पर्यंत आपण नोकरी करायची. आपल लग्न म्हणजे बाईनी तरी मी सांगते बाईच्या जातीने तरी एक लग्न होईपर्यंत नोकरी केली पाहिजे. नोकरीमध्ये काय कर मिळत माहिते आपल्याला शिकायला की नोकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली कस काम करायच.
हे आपल्याला कळत, मग दुसरा चुकतो. किंवा दुसरा आपल्यावरती दादागिरी करतो, काय कसा आपल्याला कशा प्रकारे तो ट्रीट मेंट देतो.
हम्म हम्म.
आणि आपली रियाक्शन काय असते त्याच्यावरती हे ज्या वेळेला आ आपल्याला म्हणजे हे हे जेव्हा आपल्याला समजत किंवा हे आपण ज्या वेळेला फेस करत असतो. मग आपल्याला आपल्या घरात नवीन घरामध्ये सुद्धा आपल्याला यायला व म्हणजे वागायला थोडीशी मदत होते.
हम्म
अर्थात ते प्रोफेशनल असत हे घरच असत. हा, थोडा फरक आहे.
हा, पण थोडं लोकं कसे असतात.
हा, हा. पण, आपण तिथे रुजायला आपल्याला तिथे रुजायला, थोडासा वेळ लागतो ना.
हो.
आपण काय आपल्या, सगळीकडे आपल्याच घरातले, अ गोष्टी चालतील असं नाहीये. मला सकाळी उठल्या- उठल्या चहाच लागतो. पण त्यांच्याकडे जर सकाळीच्या आधीच सगळी पा पारोशी कामं करून. आंघोळ करून. पारोशी कामं करून. मग जर चहा प्यायचं असेल तर कसं काय जमायचं? तिथे आपण आपल्या घरातलं वातावरण कसं काय जमायचं?
हो. नाही जमणार. बरोबर.
बिकॉज ऑफ आपण, त्यांच्या घरात राहतो.
बरोबरय?
हो.
आणि एक करायचं की, नोकरी करताना आपला, सुरुवातीपासनं बॅलन्स बाजूला ठेव ठेवायाचा. एक का होईना. आपली एक होईना. छोटीशी दहा बाय दहाची भले एक झोपडी का असे ना. पण ती आपल्या कमाइची ठेवायची. आत्ताच्या पिढीला, म्हणजे तुमचं लग्न झालंय की नाही, मला माहिती नाही.
झालय, झालय. माझं लग्न झालंय ना. छोट बाळ पणय ना.
मग तेच तर सांगते की, आपल्याला एक होईना पण आप आपल्याला, एक खोली किंवा खोलीची तयारी ठेवायची.
हा.
अर्थात आपल्यावरती वाईट वेळ येईल, नाही येईल. तो विषय सगळ्यांत वेगळाय. तो विचारच नाही करायचा. पण आपल्याला हक्काचं, कुठं तरी पाहिजे ना.
आई - वडील जरी आपले असले. तरी येणारी भावजई आपली असते का? नसते.
नाही. बरोबर.
आपण, आपल्या नंदेचं होतो का? नाही होत.
नाही, होत.
नाही होत, आपण आपल्या नंदेच. त्याच्यामुळे आपण. मग मग आपण जर आपल्या नंदेचे झालो नाही. तर आपण आपल्या भाऊजाईकडनं, अपेक्षा करू शकतो का? नाही करू शकत.
हम्म.
मग उद्या आईबापाने आपल्याला, जर आपली जागा दाखवली या व अ म्हणजे लग्नाच्या आधी आपण अगदी, बा पापा की परी असतो. पण लग्न झाल्यानंतर, जर आपल्याला कोणी दाखवलं, त्या म्हणजे तिच्या समोर जर आपल्याला दाखवले कि, तिच्या पश्चात. आपल्याला दाखवली आपली जागा तर खच्ची होत ना. आपल्याला कोणा, आप- आप आपलं कोणीच नाही, असं होतं ना. आपण बेवारशी झालो, असं होतं ना.
होओ.
त्याच्यापेक्षा आपण आपलं, आपली तयारी जर ठेवली कि बाबा नवरा पण नको. सा माहेर पण नको. सासर पण नको. हो ब माझी एक खोली आहे, माला माझं पुरेस ये.
हो.
सगळे म्हणतात की, आप ल्याला काही गरज नहीये, तुला काय गरज ये, मा एवढं मोठं घर ये, हे ते ये, ते सगळे म्हणतात, तुला वेळेला आई बाप पण म्हणतात कि, हां तुला काय बापाचं घर हाय कि. अरे पण, शेवटी प्रत्येक गोष्टीला, लिमिट असतं. आणि परिस्थिती, सगळ्याच वेळला, आपल्या बाजूनी होईलच, असं नाही.
हम् हम्.
म हे पण असतं, त्याच्यामुळ म आपण जर आपल्या हातात, जर काही ठेवलं एक एटलिस्ट कुठेतरी असं, एक मजबूत ठेवायचं स्वतःला, कि आपण, बाहेर पडल्यानंतर आपलं कोणी, आपल्याला कुठे त्रास नही होणार, आणि ठामपणे आपण राहू शकू. तर म आपल्याला काही, म्हणजे एक ते, हे राहत, अ स-सेल्फ अ रिस्पेक्ट, आपला स्वाभिमान
हो हो हो.
तो आर्थिकदृष्ट्या पण असला पाहिजे, मानसिकदृष्ट्या पण असला पाहिजे. अशा ह्या दोन्ही गोष्टी, आ प आपल्याकडे आल्या पाहिजे. आणि म समोरच पण, आपल्याला जरा वचकून राहतो, म्हणजे असं नाही की, अ भाईगिरीच्या याच्यातनं, असं नाहीये, पण एक आ
हा.
आदरानि राहतं. आदरानी तो आपल्याकडे, रिस्पेक्टनी तो आपल्याकडे, हे करतो. व जरा जपून राहत. कि बाबा, ही आपल्यापेक्षा, थोडीशी पुढे जाऊ शकते, किंवा आप ल्या बरोबर राहू शकते. तिची कपॅसिटी आहे, तेवढं पुढे जायची. असं पण असत, म काय हरकत ये, आणि जर तुम्ही हे केलंत थोडेशे चार पैसे ठेवलेत, बाजूला वेगळे, कोणाला अचानक काही गरज लागली, आप आपले पैसे पुढे केले, फक्त एक करायच, कधी पण की आपल्या प्रत्येक पैशाचं, रेकॉर्ड, लेखी रेकॉर्ड ठेवायचं.
हम् हम.
ऑनलाय, हां चालेल, करा.
हां हां.